हॅलो हा हा ययेत ययेत
काय करायलाय
काय नाही बघा नि म्हनताय पाऊस आहे का जेवलो जेवलो तुमच्याकडे पाऊस आहे
मग अशी खूप वार सुटलेला आता वारं गेलं पाऊस चालू झाला मला वाटलं नव्हत पाऊस चालू होईल
हा
कारण नाही ह्या वर्षी पाऊस कमीच म्हणायला लागलेत ना
होय आत्ता चालू झालाय वाट बघून वाट बघून
मे महिन्याच्या एंडिंगला मान्सून आता तो परत गेला मम्मी पण मला तेच म्हणली मान्सून आलेला परत गेला बघ या वर्षी काय पावसात पाण्याचे तंगिले होणार आहे झालतच आणि पाऊस तेच करा लागलाय किती हो आता जून महिना संपत् आला की हो
होय संपताला आत्ता लागायलाच
आमच्या शाळेच्या टाइमिंगला जून महिन्याचा
कडक होतो यावेळी ऊन मुलांना शाळेला सोडायला जा ना कडक
तेच की आमच्या टाइमिंगला कसं होतं पंधरा जूनला बरोबर पहिल्या दिवस शाळा आणि पहिल्या दिवशी पाऊस असला चालू व्हायचा कि वता घ्यायचा जाऊ का नको विचार करायला लागायचं पहिला दिवस आहे बुडवायचं तर कसं असं व्हायचं
वया पुस्तकं व पुस्तकं मिळतात
होय आणि आता बघा पंधरा दिव पाऊस प पंधरा तारीख होऊन गेली तरी पाऊस अजून चालू नाही नीट
हो हम्म आच्यार पण शेती आहे गावाकड पेरणी वाट बघून वाट बघून एक महिना झाला आत्ता गेलं सासू सासरे गावी तेरणी करायला
अवघड झालंय बघा
हम्म गेल्या वर्षी पाऊस पाऊस होता यावेळी पूर आलेला गेल्या वर्षी पंधरा मे पासूनच पाऊस होता
होय म्हणजे मागच्या वळेस कसं झालं बाबा बास बास मनस्तोवर पडला हो म्हणून आता पड पड म्हणून सुद्धा पडण झालाय पाऊस
झालंय
शेतकऱ्यांचा अवघड झाले हो
हो शेतकऱ्यांचा अवघड हाय आपल्याला काय
आपल्याला पेक्षा आपल्याला तर खायला धान्य मिळते के नाही असं काम झाले भाज्याबिज्या कसल्या मागल्यात पाऊस नसल्यामुळं
हम्म सगळेच महागाई वाटली
मागाय वाढल्या काय करायचं सात सातारा जिल्ह्यात तर पाणी बघितलं हिरवं सगळं पाणी झालंय माणसाना प्यायला पाणी नाहीये आणि ते पाणी पिऊन जनावर मेल्यात नव कितीतरी
सातार बला
होय सध्या कसल चाललय पाऊस नसल्यामुळं पाणी सगळ्याचं पूर्ण हिरवं झाले हिरवं गार दिसते नसतं बघितलं घाण वाटाय पाहिजे
हां
शेवाळ्यासारखं
ह
काय आता हे पाऊस पडतोय दवा बघू आता कधी पडतोय
कधी व्यवस्थित पडतोय आता एक दिवस पडतोय एक दिवस जातोय आणि ऊन पडतय
एक दिवस पडतो ना आठ दिवस ऊन पडून जातो जेवढं पाडतोय त्याच्यापेक्षा जास्त ते उन्हान सगळं जिरवून घेतोय पाणी
हम्म त्याच्यामुळं पोरं पण आजारी पडतात हे वातावरणच असं बदल होतात का नाही कधी पाऊस कधी ऊन
होईल की पहिल्याच भारी होतं
होय व्यवस्थित वेळेवर वेळेवर पाऊस हा त्यामुळे व्यवस्थित धान्य बी म कडधान्य हा आता तीन तीन महिन्याला पिकं काढतात
हम्म
ह
पिक औषधर करतात आणि मेन म्हणजे कस झालेय सध्याचं पहिल्याचं व्यवस्थित काय होतंऋ तिन्ही ऋतू व्यवस्थित चालत होतं पावसा पावसाला उन्हाचचा उन्हा हर हिवाळाचा हिवाळा आता सगळं उलट फिरलंय पावसाळ्यात उन्हाळा पडत आणि उन्हाळ्यात पाऊस पडते असं झालेय का
हा
या वेळेस मागच्या वर्षी थंडी तरी केवढी होती बघितलासा ना ग
होय होय
थंडी म्हणजे असं बाहेर सुद्धा पड वाटत नव्हतं लई पाऊसता त्यांना थंडी लयच चालते ह्या वर्ष काड्यानं मारलं सगळं खरं एवढं ऊन पडलंलं लय ऊन सकाळी सात ताटच्या ऊनला प नको वाटत होत असं वाटत आता जळून मारग कााखत
होय होय आमच्या सासूबाई गेले त्या काशीला फिरायला मेन उन्हाळ्यातच गेलेल्या आणि तिकडं तर जास्त ऊन
पाणी पाण्याच्या बाटल्या तिथ ल माग असतात मग
पाणी नुसतं असं पाणीच गार गार पाणीच पिल्यात म्हणतात नुसतं आम्ही काय खाल्लो पिलो नाही खर पाणी
तेच की बाटली लई मागतील लगेच पाणी पाऊस हे झालं की जरा अससणारच हो
हम
सगळं महागच होतंय कारण पाण्या सिवाय काय नाही पाणी मिळून झा चाल अरे गेला अस तर थंडपण्यासाठी विशलागी पंचवीस रुपये माणसा घ्यायला लागला जातता
होय हो
या मळन क वाटतेव
हम्
इथ असून सुध काना सुधा का उपयोग नसल्या झाले
हा बर
नाही काय करताय परवा दिवशी म्हण कोयना जर पाऊसलाला
पडला
व ढप पुूट झाली म्हून
होय
होद्या म्हटलं तिथं तिकडे पाणी पडलं तर म्हटलं आपल्याकडे प्यायला पाणी येतथ धरणातलं पाणी पूर्ण धरण खाली गेलं ना
हा
त्यामुळं काल कोल्हापूरला म्हण पाऊसला झालाय आपल्या इकड का पड न कोण असता
खडपडत नाही काय जरा वातावरण होतंय जरा पडतंय गेला मग गेलाच
आणि काल म्हणून लही पाऊस पडलेलाय म्हणजे
पुण्यात पण काल भरपूर झालाय कंटिन्यू दुपारी चार वाजल्यास सकाळपर्यंत पाऊस होता
इकडच काय बिघडलं एकोणनाष्ट पावसान होत तिकडे ह्या वर्षी पडयचं नाही ठरवले वाटत
ठरवणे वाटत
तर एवढं चिडला विडला काय करण नष्टोस मागच्या ववर पुराल थाव इकडं तेवढं पाणी घालतं माहििते काय होैता का आणला त्या पाण्यान कुठ पाणी घालवायचं ते कळ ना ह वर्षी पावसान मनाव घेते मागच्या वर्ष म्हटलं अससा ना लि पडलास या वर्ी पडतच नाही म्हटलाय
पण असा पण नको जाऊस थोडा तरी तेवढा नको
होच के
अ
एवढा पाऊस नाही त्याला सगळी वैता गेल्यात आता
हा
शेत शेत शेतकऱ्यांच अवघड झाले हो आपल्याथ शेत ती हाय पण थोडीफार लोकांची शेती आहे पण तिथ पाणीच नाहीय
हम्म पाणी
त्यामुळे त्यांना हे लावता आलं पीक झाल पीक लावता आलं नाही अजून
हम्म आता चालू असतात पेरणे गेल्या महिन्यातच चालू असत ते आता लेट झाल्यात
तेच की पाऊस नसल्यामुळे पेरण्या झालाच नाही तो अजून पण कस पाऊस नसल्यामुळे अजून पेरण्या केलं नाही तुमने
होय पाहिजे तसा नाही आहे ना अजून
एक पाऊस जेव्हा जोरात पळूनेली अगदा एकरी पाऊसा असचा पा भाू की त्यांना पेरण्या तर करण्यासारखा पाऊस पडावा
हा
बघायचं तर काय होत त्यावर्षी पावसाचं
हम्म
नाही पडला तर आता पावसाळच आहे सगळं पाऊस नाही पडला तर काय करणार अस आपल्याला हे अरे हे तर कुठे येते वीज कुठे येईल पावसावर पाण्यावर चालत
होय होय हम्म
दोन का तीन टक्के विज आपली पाण्यावरच चालते
हा पावसावरच सगळं आहे
प्यायला पण नाही हात सगळ आता दिवसांत नाही नाही म्हणलासा आपल पाणी किती लागतय बघा की सगळ्याला पाणी लागते जेवणाला धुण्याला कपड्याला, स्वयंपाकाला, पियायला
हम्म पाण्याशिवाय काय होतय
नाहीच की
हम्म.
तरी पण काय आपलं नाहीते
चावीला पाणी तुमच्या इथं कधी येते आमच्या त पाच, चार, पाच दिवसात न एकदा येते.
अहो मी आता चार-पाच दिवस म्हणाला ते आठ दिवसाच्या वर पाणी ये ना झालं शान्यानु लावायच वेळ आल्या कोणाच्यातून पाणी आणायच
होय.
बोरच तरी पाणी आणायच म्हणलं तरी जवळ पाहिजे कि बोर लांब लांब बोरी आहेत इथनं आणि आठ दिवस म्हणजे जवळजवळ आठ दिवस पाणी येनाच झाले सगळं पाणी घरातल संप ते पूर्ण मग पाणी येत.
होय. आणि आलं तर कनी एक तास दीड तास म्हणजे जास्त झाल. लगेच घालवत्यात आणि पाणी
लगेच घालवत्यात ते पाणी पूरणा झालंय तरी प्यायचं पाणी विकत आणालोय म्हणून
हा आम्ही पण तेच विकतच आणतोय पोरांना पण
का अहो घरातलं पाणीच पुरणा म्हणल्यावर काय करणार आहेसा?
होय.
पाणी बिन कस स्वच्छ अस येत नाहीय लय बघा की तुम्ही पाणी लयकेमि लयकेमि लय केमिकल टाकून त्यांनी पाणी सोडायला लागल्यात वास केवढा येतोय त्या पाण्याचा?
आ होय. आता तर पावसामुळे आणि जरा हे होणार
आणि जरा म्हणजे आता केमिकलचं प्रमाण वाढवले त्यांनी पाण्यात
हम्म.
काय करत्यात काय माहित? या वर्षी पाणी, पाणी करूनच जातय वाटतं माणसाचा जीव सरकार तर म्हणणार आहे होय. काय नाही बघा निवांतच सरकार म्हणाल आता आता मी आता हे करत होते प्रोसेस करून पाणी पाऊस पडत होता. ढग निर्माण करायचं हाय कृत्रिमच पाऊस पडतो असं म्हणायची वेळ येणार सरकारला वाटतंय यावर्षी
हा आता लागलाय सुरुवात तरी झाल्या तेवढा लागू दे पाऊस चांगला म्हणजे जा होतंय.
सुरुवात झाल्या काय सांगता येत नाहीे ओ पावसाच यावर्षी लय पाऊस कमी आहे सगळीच म्हणाल्यात
पाऊस कमी आहे होय.
त्यामुळंच
हम्म.
त काय करतात काय माहीता
हम्म हम्म.
कोणाच्या हातात नाहीये पाऊस पडण अस तर पडलाच असत तेवढ्या तरी थोडाफार अजून व्हावा कारण पाणी सगळें संपले हो धरणात पाणी नाही कायच.
हम्म..
त्यामुळे एवढीच इच्छा आहे की एवढ पाणी पिण्या पुरता तरी ह्या वर्षी व्हावं
हा.
पण आता आता पण आता ऑगस्ट महिना जुलै महिना चालू होईल की झाला चालू. ते चोवीस तारीख आहे पाच, सहा दिवस ह महिना संपल मग जुलै आणि ऑगस्ट झालं सपलं तवर
हम्म.
सप्टेंबरला तर काय पाऊस कमीच होतो.
हम्म.
अ पाऊस थोडा फार परावा पण
बरं पडावा हम्म.
चालत करा नंतर परत ठेवक आहे.
हा ठेवा ठे